बोल न आता
हॅलो
हॅलो आवाज येतो, माझी व्हॉईस येते.
हा एक
कसली रेसिपी पाहिजे होती तुला
काय
हा पुलाव राईस व्हेज पुलाव राईस
हा
रेसिपी रेसिपी पाहिजे ना तुला त्याची? हॅलो
एक मला ते रेसिपी
हा मी तुला सांगते कस बनवायचं, तुझ्याकडे बासमती राईस असेल का? हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
माझी वॉईस यायल्या
मला तुझी यायला
हा आत्ताही आल्या आताही आल्या बोल बोल मला ते रेसिपी सांग जरा बर
अरे मी तुला रेसिपी सांगते बघ तुझ्याकडे बासमती राईस असेल..
होय आहे माझ्याकड बासमती. राईस..
तर घरात जे जे युजेबल व्हेजिटेबल आहेत जसे की.... मटर किंवा बीन्स किंवा कॅबेज किंवा अ अ फ्लावर हे असेल तर ते चॉप करून घे आणि धुऊन घे.
अच्छा माझ्याकडे बीन्स नाही आहे तर चालतय ना...
हा बीन्स नसले तरी चालेल हे ऑप्शनल व्हेजिटेबल्स आहेत आणि त्याच्यावर मग काय कर कांदा टोमॅटो आणि आपले काजू माहिती आहे..... काजू
काजू
कांदा टफॅट हा कांदा टोमॅटो काजू हे ना तुपात भाजून घ्यायचं
अच्छा तूप मध्ये
ह ह
हा ते डिटेल माहित आहे तूप मध्ये ते ऑइल मध्ये चाल ते काय...
हा ऑइल मध्ये पण चालेल काय असं प्रॉब्लेम नाही....
ठीक आहे बर
ऑल ऑइल मध्ये भाजून घे आणि त्याच्यामध्ये..... अं बारीक शब.. ऑनियन आणि टोमॅटो आणि थोडेसे काजू टाकून चांगलं परतून... ते ब्राऊन होऊस तोपर्यंत काजू साईड ला काढ आणि फक्त ओनियन टोमॅटोची प्युरी कर.... आणि जर समज तुझ्याकड नुसत व्हेजी हे बघ ऑप्शनल ला जर पनीर असेल तर ती ग्रेव्ही मध्ये हे सगळे व्हेजिटेबल.... प्लस ते पनीर टाकायचं आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची.... टाकली.
ठीक आहे बरं
आणि ती वाफ काढून घेतल्यानंतर न
हां
साइड ला जे भिझायला ठेवलेले असतात ना ते घ्यायचं कुकर घ्यायचं आणि त्याला अर्धच बॉइल करायचं.... आर्ध आर्ध शिजवायच आर्ध कच्च ठेवायचं तो राई
अच्छा आणि राईसमध्ये पाणी किती टाकायचंय...
थ्री फोर्थ कप टाकायचं फक्त
ठीक आहे बरं
हा त्याच्यात ते पाणी टाकलीस ना त्या पाण्यामध्ये थोडस मीठ थोडस तेल आणि अ आप आपले जेवढे खडे मसाले असतात ना ते खडे मसाले टाकायचे जस की लवंग दालचिनी तेजपत्ता हे सगळ टाकायचे....
अच्छा आणि आणि जिरा
हा जिरा पण टाकायचा..
ठीक आहे बरं..
सगळं टाकून अर्ध शिजवायचं फक्त हाफ बॉइल राईस करायच.
ओके
आणि त्याच्यानंतर ना मग ते अर्धा शिजलेला जो भात करतो ना त्याची आपण लेयर तयार करायची जर तुझ्याकड मोठ पातेल अस सेल
तर त्यात ते करायचं पहिला ती ग्रेवी टाकायची आपण जी साईड ग्रेवी बनवलेली असते ना पनीरच्या भाजीची ती टमॅटो ची हा ती ग्रेवी पहिला खाली टाकायची... म त्याच्यावर राईस टाकायचा.... म त्याच्यावर परत ती ग्रेवी करायचं परत ती ग्रेवी टाकायची परत थोडा राईस टाकायचा.
औ
असे तेथील लेअर चढवाय आणि जर समज तुझाकडं कलर असतील फूड कलर जस रेड ग्रीन येल्लो कुठलाही फूड कलर ना तर ते फूड कलर मध्ये थोडं थोडस दूध टाकू ना त्याला चांगलं फेटून त्याच्या वरतून स्प्रेड करायच त्या लेयर्स वरत
माझकडं नुसतं रेड कलर हाय चालतय ना
हा चालेल नुसत रेड कलर सुद्धा चालेल ते वरतून रेड करायचं आणि साईड ला काय कराय तर त्याला स्टीम देण्यासाठी एक चपातीच पीठ आपण मळतो बघ
होय होय
चपातीचं पीठ मळायचं
ठीक ये
गॅस पेटवायचा आपण ज्याच्यावर भाकरी बनवतो ना
होय होय
त्यात तवा ठेवायचा... आणि त्या तव्यावर ते पातील किंवा ते कु.... र असेल तर ते ठेवायचं आणि.... ते अ त्याच जे झाक.. पण आहे ना ते त्या पिठाच्या गोळ्याने बंद करायची....
पिठान घोळायच....
हा बंद करायचं....
ते चिटकणार नाही...
त्याची स्टीम सगळी आत राहायला पाहिजे
अच्छा
देना
हा हा
हा ती स्टीम आत राहायला पाहिजे आणि मग ते आत राहून राहून एक पाच दहा मिनिटं त्याला शिजून घ्यायचे चांगलं स्टीम द्यायची चांगली आणि चांगली स्टीम दिल्यानं... तर मग काय करायचं.... साईड ला तोपर्यंत चॉप ऑनियन चॉप करायचं....
हा ऑनियन कस स्कूब मध्ये या सर्कल
नाही नाही बारीक एकदम बारीक थीन लेअर मध्ये....
अच्छा ठीक हे
थीन लेअर मध्ये चॉप करायच आणि त्याला तळून घ्यायच क्रिस्पी क्रिस्पी एकदम......
ओके हां हां....
केलेली बिर्याणी खाली काढशील ना तिला थोडं गार होऊ द्यायचं....
हा अच्छा ठीक हे ठीक हे
त्याच्यानंतर ना जर तुझ्याकडे दही अस.... जर दही असेल असं.
की दही
हा दही घ्यायचं
कुठलंही पण दही चालते ना बाहेरचे.... पर घरचं बनवलेलं....
घरचच चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याला घरचं..... दही चालेल बाहेरच दही चालेल चालेल..... मग त्याच्यात काय करायचं त्या दही म.. अ जिर, मोहरी
हां हां
आणि अ कांदा थोडासा कांदा ह्याची फोडणी त्या दहीमध्ये टाकायची आणि फेटून घ्यायची
मतलब तडका
हा तडका पण वाईच तडका फक्त त्याच्यात काय हळद मीठ चटणी बिटणी काय नाही टाकायची ओके
ओके ठीक आहे
हा आणि त्याच्यानंतर ते टाकली की चांगलं त्याला एक पाणी टाकून त्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यावर तर तुझ्याकडे शेव बुंदी काय असेल ना ती शेवबुंदी त्याच्यावर टाकायची
आणि शेवगुंदी नसल तर?
चालेल असं पण चालेल.
अच्छा ठीक
तो आपल्याला जायच त्याला काय असं बळजबरी त्याच्यानंतर त्याच्यावरती शेवबुंदी टाकलीस मग तुझ ती रायता विथ दम केलेलं वेज फ्राईड राईस तयार होते
अच्छा मग ते दही बरोबर असते खायचं ना
हा दही बरोबर तुला दही सोबत खायचं दही सोबत खा नुसत खायचं नुसत खा कारण की तला ऑलरेडी ग्रेवी असते जे आपण लेअर लेअर चढवलेले ति ग्रेवी असतेच त्यात
हो
हा मग त्यामुळे आणि रायत्यामुळ कस टेस्ट येते त्याला
बरोबर आणि बट ते राईस बरोबर सांबर केलं तर पण चालते काय
हा चालेल जर तुला एक्स्ट्रा पाहिजेल असेल तर तू काय कर आपण जी ग्रेव बनवतो ना
होय
ग्रेवी बनवते ना ती ग्रेवी थोडी इ बाउल मध्ये काढून ठेवायची तीच ग्रेव्ही ह्यात यूज करू शकते म्हणजे खाण्यासाठी जर तुला असं कोरड खाल्ल्या जात नसेल तर तुझ ही ग्रेवी टाकून
अच्
आणि तुला एक आता मँगोचा सीझन चालूय म तुला एक केक सांगते सोपा लगेच दोन मिनिटांचच
हा सांग
काय करायचं एक ग्लास घ्यायचा. त्यात फक्त अ पनीर मॅगोची प्युरी आणि फ्रेश क्रीम टाकून ना मिक्सरला मिक्स करायचं फ्रेश क्रीम नसेल तरी दूध असते ना दूध आणि दुधाची साय ती टाकून मिक्स करायचं आणि मिक्स करून अ जर तुझ्याकड अ ह्याच मॅगो सिरप असेल किंवा मँगो पल्प असेल तर ते पण चालेलं नाही तर
मॅगो सिरम आणि पल्प काय असते.
मॅगो सिरम आता जस आपले चॉकलेट सिरम असतात ना तसेच मँगो सिरम स्ट्रॉबेरी सिरम येत मार्केटमध्ये तर ते म्हणते
अच्छा मार्केटमध्ये मिळू शकते काय असं
आणि जर तुझ्याकडे ते नसेल तर तू चॉक चोप चॉप मँगोचे पिसेस टाकून त्याचे मिल्क शेक टाकून वरती मँगोने सजवून ठेवू शकते सिपल
ओके ठीक आहे
आणि अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजेल असेल तर त्यात एक आईस क्यूब चा क्यूब टाक.
ओके मतलब चालते ना कॉम्बिनेशन हे
हो हो चालतय त्याचा काही साईड इफेक्ट नाही
ठीक आहे
चालेल चल एन्जॉय कर
ठीक आहे मी तसं आता संध्याकाळीच करणार आहे पाहिजे होत म्हणून
ठीक आहे ठीक आहे चालेल
ठीक आहे ओके ठेऊ थँक्यू